हा येतोय आवाज? हॅलो हा बोलान. आवाज ना म
हॅलो.
हा
तो तिकडे जाईल तेव्हा समजील मला तुझा आवाज ऐकू येतोय.
हा मग हा बोला
हाॅलो.
हा काय चाललंय.
काही नाही बसले ते आवरून निवरून.
हो.
हम्म हम्म पोळ्या झाल्या का तुझ्या?
हो.
तिथे केल्यात
तुजा आवाज नाहीे येत आहे प्रियंका.
हां ह फोन केला होता.
इथ आवाज यायला पाहिेजे येत नाही हॅलो
हो एक मिनट अ
हॅलो
तुमची तब्बेत बरी आहे? हां तब्येत बरी आहे का तुमची?
हो बरी आहे. स्वयंपाक झाला का? स्वयंपाक झाला? हॅलो स्वयंपाक झाला का म्हटलं? हॅलो जिथ आयकू यायला पाहीजे तिथ आयकू येत नाही.